हॅलो हॅलो. झालं का जेवण?
हॅलो.
झालं. काय करायली?
काय नाही झालं का जेवण?
येत नाही. हा जेवण झालं.
मला यायलाय.
काय पुण्याला हम्
हो
ह् काय करायलीस
काय नाही बसलेच
हो काय हा आणि ग
घरीच का
हम बोला ना घरी च हाय बोल ये काय करायले पोरग हम्म कधी आता डाउनलोड केले की काय पुढच नाही
न्हाय दोन तीन बरचं दिवस झालं.
ह हा
वरिष्ठ का
इकडे आन चल दे लागत असते ते
हो
दहा मिनिट